हॅलो.
हा बोला ना वहिणी. हो आता येतोय.
कसे
मजेेत एकदम. कसा झाला तुमचा बर्थडे मुलांचा? घरचे एकदम चांगले.
फॅमिली म्हणे मग त्याच्यातच होते दोन तीन दिवस झाल कशी आहे तब्येत? छान झाला थोडाच बऱ्या पैकी केला पण छान झाला.
हां -हां -हां पाऊस?
जेवला की?
पाऊस चालू तिकडे?
पाऊस सध्या तरी आहे -आहे बऱ्यापैकी.
हा -हा आमच्याकडे पण येतोय जातोय- येतोय जातोय.
सकाळी पहिले ऊन पडलं नंतर मग हो नंतर परत पाऊस झाला बाहेर जायचं म्हटलं की पाऊस येत येतोय.
तसच व्हायला लागलंय आता ह्याला कुठंत बाहेर घेऊन जायचं म्हटलं की पाऊस यायला लागला असं.
हो तेच ना पाऊस सारख का चालूच आहे नाशिकला तर पुरंच आला पूर्ण. हा नाशिक ला किती पूर हो तोंडी म मारुती आहे ना त्याच्या तोंडाला पाणी लागलं पार.
अरे बापरे. पण इतकं काही पाऊस झाला नाही वरण पाणी बहुतेक सोडत असतील.
तिकडे मग आता हे फुल भरलंय ना.
हा - हा.
त्याच्यामुळे मग पाणी इकडे तिकडे सोडणार आता
ची पात्र. चारच दिवसच पाऊस पडलाय, पण पाणी ओलांडलेय सगळं.
हो, ओलांडले सगळे.
अच्छा! होय.
फुल्ल भरले आता सर्वेच. हम्म
होय, होय.
अं. हम्म, तुमची तब्येत कशीये?
आहे. छान आहे बघा.
हा. गेले सर्वे पाहूने? नाही आता जेवायला बसू. मुलगी आली का मग? जेवायला हं.
कालच गेले सगळे.
पहिला बड्डे म्हणताना, थोडं व सगळ्यांनां बोलवलं पाहुणे ना त्याच्यामुळे
हां हा हा. मग मोठाच होतो ना मग तो. घरातच्या घरात तरी म्हटलं तरी पुष्कळ होतो ते.
हो होय तेवढं घरच्या घरी म्हटले, पण भरपूर लोक आले होते.
हा.
असं झालं.
तेच ना. घरच्या घरी जरी म्हंटलं, तरी पुष्कळ ज होतं ते. आज वांग्याची भाजी.
कोणती?
हम्म. वांग्याची भाजी पोळी
अच्छा! अच्छा!
तुम्ही काय बनवलं आज?
आज अं चपाती भाजी. बटाट्याची भाजी बनवली आज.
हा हा हा. मी ज मी वांग्याची भाजी बनवली.
हा हा हा.
कारण की, आज भाजीलाच काही नसल्यामुळे, मग भाजी इतकी प्रश्न पडतो काय करावा काही नाही.
हा हा हा. बाजार
आता म्हण हो. मुलगी आता आली का म्हणेल, मला ही भाजी आवडत नाही तू कशाला केली. तिला नाही आवडत. वांगे नाही आवडत, गवार नाही आवडत, हं ती नाहीच म्हणते डायरेक्ट खायचं.
हा हा.
हा हं
तिकडं बाजार कधी असतो? मग, कोणत्या वारी असतो?
जर म्हणजे, अ गुरुवारी असतो. मग गुरुवारी जातात बाजाराला. तसं दारावर येतच असतात गाड्या. मग गाडीवर घेऊन घ्यावा एक. एक, दोन भाजी लागली गाडीवरून घेऊन घेते. हम्म
अच्छा! अच्छा! ताजा ताजा रोज
हा बाकी काय म्हणता? हो, रोजचा ताजा ताजा. ह मग, पालेभाज्या असतात ते असतं. आता ती गं, याची तांदुळकीची भाजी जास्ती येऊ लागली.
काय म्हटला?
तुमच्याकडे येते का तांदुळकयाची भाजी?
हा हो येते की
हा तांदुळक्याची भाजी आमच्याकडे
आ मी ते तांदूळची भाजी आहे असं म्हणतोय त्याला.
हा हा.
ह हा.
तांदुळाची भाजी?
तुम्ही सगळ्या भाज्या खाता?
हो सर्व भाज्या खातो आम्ही
हा हा चांगली गोष्ट.
आणि आंबळनेरला म्हणजे पोकळ्याची भाजी भेटते ती इकडे तिकडे कुठेच नाही भेटत ती अंबळनेरलाच भेटते अंबळनेर जळगाव
आम्ही आम्ही खातो की पोकरीची भाजी
तिकडे भेटते.
हो हो लाल असते तीच ना
हो लाल काडीची..
हा आम्ही खातो
हा हा हा. आम्ही आंबा आणारला गेलो का तेव्हाच ते आणायला भेटतात तिकडे जर भाजीवाल्यांना वि
पण आता पहिल्यासारखी भाजीच आहे ना पोगळची ते पहिला कशी अशी छान अशी सर्जरी कराय जरी झालं ना वास असा वास असा घमघनाट्याचा भाजीचा सुद्धा.
हा आता नाही येत तसा हा.
आणि छान पण लागत.
हो आमच्या घरचे गेले का आंबळनेरला तेव्हा ते घेऊन येतात. हो हॅलो तुमचा आवाज कटतोय वहिणी
हो जेनचा प्रॉब्लेम आलाय हो त्याच्यामुळे
हा खूपच रेंज प्रॉब्लेम येतोय हो हो येतोय.
हा हा टाईट गेले त्याच्यामुळे
आमच्याकडे तर सकाळपासून गेलेली लाईट
हो
तर लाईटच नाही सकाळपासून आणि शुक्रवार तुक्रवर असल्यामुळे फारच लायटीचा प्रॉब्लेम
होय होय इकडं पण सकाळपासून लेट गेले
होम्
हम् आवडली.
बाकी काय म्हणतात हो काम वगैरे आवरले आता म यांंत जेवणाची आ वाट पाहतोय कधी येतील असं मिस्टर पण बाहेर गेलेत मुलगा गेला. आज मी एकटीच आहे एकटीच घरी.
ही ही हा हा. हो झालेत, बाळाला पण झोपवले.
हा हा
त जो
एकटा असला का मग, फारच, काम आहे, हा लागत नाही. आणि कोणी, सांभाळायला असलं तर म्हणजे काम आवरल्या पण जातात आणि, सांभाळणं पण होतं.
होय, होय, मग तो कसा, इकडं, काम व्हायच्या अगोदर, उठून बसलेला असतो.
हो
ह
हम्,,
अच्छा
हा, हॅलो, काय नाही, बस मजेतेए एकदम.
हम्, हम, हम,
हम्म,,
आता, जर पूरणाची पोळी करायची म्हणाय लागले.
हा, हा, हा,
खाऊशी वाटत नाही, पण करवाशी वाटाय लागले.
हो,, ते, तर आहेच.
म, आता, गुरुपौर्णिम याय लागली ना, मग तेव्हा करायच म्हणाय लागले.
मला नाही आवडत पुरणपोळी,, पण, असं करावशीच वाटाय लागले.
पुरणपोळी, आम्ही नेहमी करत असतो.
हा, हा, आमच्या घरी भरपूर आवडते ना, पुरणपोळी. रोज जरी दिलं तरी, म तेच खातील अशी,,
हो, का, ह, ह, आम्ही कधी सणासुदीलाच,,
तुम्ही कशा करताय, पुरण पोळी?
पुरणपोळी, आपली अ, गुळाची, गुळ टाकून.
हा, म्हणजे, तेलाची काय पिठाची?
नाही, पिठाचीच, म, याच्या गव्हाच्या पिठाची. हम्म, गव्हाचं पीठ वगैरे टाय करून,, भिजवुन ठेवतो, मग डाळ शिजायला, लावून देतो. मग, शिजवुन झाली का मग, त्याच्यात, ते पाणी नितरून, त्याचं अ,, गुळात टाकून चांगलं, परतून घेतो.
अच्छा, सारण करून घेताय, पोळीच, ह, ह,
पाणी आटलं का, त्याच्यातलं मग सगळं, हे करायचं. पुरण वाटून घ्यायचं, मी चाळणीने करून घेत असते,
हा, हा, मीही तसच करतेय.
हा आणि मग. बाकीचे पोळी मस्त याची पूर्णा सारखी भरायची. आपण कचोरी भरतो. तशी हा आणि मग लाटून घ्यायची.
आणि मग त्याची आमटी.
हा याची आमटी करायची पाण्याची. थोडीशी डाळ वगैरे, टेक. तिय कांदे वगैरे टाकून. कांदा भाजून घेतो. खोबरं, भाजून घेतो लसूण वगैरे वाटून कांदा, कोथंबीर. हे टाकून मस्तरी की वाटून घ्यायचं आणि ती. तेलात परतून मसाला वगैरे टाकून ते पाणी सोडून .
हा हा ते पोळीची सामटी ना म्हणजे ते डाळी डाळीते काढलेल.
हा.
हम्म त्या पाण्यात, खूप छान होते आमटी.
हो मस्त होत.
त्याच्यासोबत भात.
पापड, हे रा असल का अजून छान वाट. आमच्याकडे तर ते म्हंटलं तर म्हणजे कुरडई, पापड तळाच लागते.
होय होय पोळी असली कि ते लागते. तेच आमच्यात तरी मग विचारलं जातं की बाबा साडगे भाजले नाही आज हे केलेले. ते केलं, ना असं विचारलं जात.
कि मग आज असा अर्धावट फटका स्वयंपाक केला. नाही पापड नाही हा मग. पहिले करावं लागत भजी. कुरडई पापड.